हॅलो! कट झाला होता. हम्म का झालं का जेवण वगैरे
हा जेवण झालं पाह मगाशी.
हाव का अरे म्हणलं. तू लावाच आहे की मग टायपिंग चालू आहे सध्या ऍडमिशन.
हान टायपिंग लावायची होती तेच विचारत हो. पीस काय आहे कायच विषयी साडेसात हजार वाटते.
दहा सात हजार एकशे पन्नास अस आहे वाटत थेरपी
अ.. किती महिनच कोर्स आहे, सहा महिन
हा तू जर आता लावली तुझे पेपर डिसेंबर मध्ये होईल.
हा, का
हम्म.. डिसेंबर मध्यी, आता तर प्रॅक्टिस कराव लागेल ना?
ह्. ह्..
घेतील मन कारण स्कोप येतला टयपिंग ला
हा, का?
आर्मी मध्ये बी.. टायपिंग वर जागा राहते ना?
हा.. आर्मी बी राहते टाईपिंग.
हम्म.. कंपल्सरी ते घ्यायचं करून.
चालू आहे घराच म्हंटलं, लोन घेतलं जातो मग कशावर टाकी हम्
मराठी नाही केली इंग्लिश तरी करायची मग पण तीन एकड केेली म.. ग जास्त लाग ना, नई -नई समस्त कर ते पोर घरीच करील, लोडचं काय इंग्लिशच एकच प्रॅक्टिस करने आहे ना? तो पेपर दोन -दोन पण मग प्रॅक्टिस एकच ये ना
हा.. हा..
मराठी एक घंटा करायचा, इंग्लिश एक घंटा झाला दोन घंटे ते बॉक्स हम्.. ज्या दिवशी जास्त समजा पोर नसले, मग जास्त वेळ बसायच ते काय म्हणत नाही एवढा टाइम बसा, तेवढ बसा.
आपल्या ते झाडांचं सर्वे चालू आहेत काय?
काय म्हटलात?
झाड सर्वे चालू आहे आपल्या गावात?
झाडाचा काय माहिती राव, चालू असेल. पडलेले झाड वगैरे वाटत हा... हो तेक चालू आहे का विचाराव लागण ते
हम्म.. ते आंब्याचे झाड ते देऊ राहीले वाटतं, काहीतरी चालू आहे त्यांच
फ्री मधी नसलं देत, फ्री मधी देताय का? फ्री अच्छा... ते ग्रामपंचायत, ग्रामपंचायत कडे असेल मग ते
हा, ग्रामपंचायत तू प्रत्येकाला एक- एक, दोन -दोन कलम आहे.
हा, का? आता लावायचा बंधाऱ्यावर, हो.. ना हो.. ना आंब्याचे कलम म्हणल्यावर
हम्म
हम्म हम्
किती महिन्यासाठी रहात, सहा महिने राहते
अयबिंग
हम